हॅलो! हॅलो! हा झाला का चहा पाणी? चहा चालूय, हा. चहा पाणी झाला. आल्या का चक्कर मारून? आले. वर्कआउट करून आले बा, हम्म, हा. तर मग ते, हे करताना स्टेप मोजायचे स्टेप. आपल्या आपण ते हे किती करतो. झोका किती घेतो असे पाच, दहा परत ते हे हाय. बात बसायचं, ते असे स्टेप मोजायचे स्टेप. बरबर, हम्म. परत ते, नाही का आपण हे करतो झोपायचं ते असं गुडघे ठेवून त्याचा परत कंबरेचं.
बरबर.
आणि मी मांडी घालण्याचा प्रयत्न करायचा घरी आल्यावर. चला आता आंघोळ बिंगुळी करा लागण, चला आवरा. सात पावणे सात झाले.
बरं.
हम्म झालं का? नाही अजून, किती मिनटं बाकी